हॅलो, काय कर
तर जरा झोपून उठलेलो. आवरून जरासं खार
प्र का
हम्म
काय खेळतेस
फुटबॉल
फुटबॉोल हलोय
हो आता जाणार सग पोर खातात र गल्ली असायच की
हम्म हम्म
त्यामुळे जायाचं मॅचेस पण अजून चालू व्हाय नाहीत. होय होय मॅचेस पण अजून चालू व्हाय नाहीत मॅचेस आला की सकाळी आणि प्रॅक् तेच असते रे म आता प्रॅक तीस पन्नास तीस त्यामुळं आता खेळाय जातोय संध्याच
चांगलाय चांगलाय
हा बोल कि भावा फोन केलतास आ
का नाही बघ आपण एक ट्रिप काढायची म्हणाय लागलोय काय? हे कसं बघ समज पाच ते दहा दिवसाची ट्रिप आहे
हा
केरळ साइड ला जायचंय
हा
मग बघ इतन जायचं म्हंटलास तर तुला ट्रेन आपल्याला कुठन हाय माहित्ये पुण्यातन हाय ट्रेन
हा
मग पुण्यातनं आपल्याला त्या साईडला जायला पाहिजे तू येणार आहेस का
कोकोण आहे
तू मी सोयम्या चिंत्या आपण आता चौघ तरी आहे अजून पोरं अजून बघायचे कोण कोण येत्यात??
बरं आणि अं आणि कोणाला सांगित प्लिस
अजून नाही ग नाव सांगायला बाकीच बाकीचाना अजून सांगायचय तेच म्हंटल तुला विचारव पहिला
हा चालतय कि जाऊया कि-
हम्म बघ तिथं जाऊन आपल्याला कसं आहे बघ पाच दिवसाचा राहायचं म्हणलं तर
हा
हम्म तर बघायला पाहिजे काहीतरी राहायचं.
हम्म-
त्रिवेद्रम ला जाणार तिथं काय आपल्याला मंदिर वगैरे आहेत. बघाला
हा
आणि तिथनं काय हे देवी कन्याकुमारी आणि रामेश्- श्वरम हाय कि नाही ते काय लांब नाही हाय, मग - गेलो त तस तो पण होतय.
हा-
हम्म चालतंय ना तुला?
चालतंय की.
अजून हो पुण्यात न कधी म्हणलास काय?
कसं जायचं?
कसं जायचं म्हणलं आपलं ट्रेन आय इथनं अ पुण्यातनं एक. कॅटरीनला मग तिकीट आपल्याला स्लीपरच मिळल आत्ता किंवा म एसीचं. आपल्याला पाहिजे तसलं काढू शक
हां.
पण दहा-पंधरा दिवस आहेत अजून
हां.
तिकीट आपल्याला बगतो किती रुपयेला पडतंय. म्हणजे कुठल्या सगळ्यांना विचारून म बगायला पाहिजे कोण स्लीपर म्हणतात काय ए सी?
हां.
परचं नाही म्हणलास तरी बग तिकीट किती होतंय माहितेय का? अम्म. साडे सातशे आठशे रुपये तिकीट आहे. मग त्या तेवढंच हे स्लीपरला एसीला त्यापेक्षा जास्त आय मग अ इतनं बसलो की काय आपल्याला दुसऱ्या दिवशी पोहोच ते दोन दोन दिवसानंतर पोहचतो दुसऱ्या दिवशी ना जे आज बसलो की उद्या परवा सकाळपर्यंत पोहोचत येतं
हा
तिथ जाऊन मग आपल्याला आधीच रूम बघूया आपण ऑनलाईन दिसतात काय
बर
म ऑलाईनच रुम बुक करुया म्हणजे तिथे जाऊन शोधन बसायला लाग रूम वरे काय मग तसं वात तस जा
चालती ह
हम्म म्हणजे आधीच प्लॅन केला कस आपल्याला कुढं हे होणार नाही अडचण होणार नाही मग जाय जाऊन ह पोरं पण सगळी तयार व्हाला पाहिजेत आणि मग पुढं पण तयार व्हाला पाहिजे तर रामेश्वरम कन्याकुमारीला हला विचारून घ्याली सगळ्यांना कारण मला मी सैमांत दोघं मगी चालतोय आपल्याला काय नाहीवढं जाऊन रामेश्वरम पण पुढं करूया म्हणतात का सग समुद्रकिनाराचा
बर
मम् त्यामुळे काय असं वेगळं का नाही मस् एन्जॉय करता येणारा अंकिराय पण मस्त आहे मी जाऊन आले करायला एकदा रामेश्वर मी सगळे केले आहे ेतलं खाली रेडी खालच म मितित तेगारल्याे नोगरत केेल मितां चं म्हण मग माहिती आहे तर मण जाऊन या
बोर असली की जरा बरं मजा येत रे घरातल्याच्या्यापेक्षा पोहर असलीत की जरा मज्जा येत हो
हम्म
घरातल्याच्या तेवढी म्हणज येत नाही असलेच की पोहर असली. एंजॉयेंटरा फु करा भटते.
जा सकते
ह म्हणून
हम्म.
हम्. बघदा आहे मग
चाल ते सांग. तुम्हीलात म्हजे बाकी तिच्या अजून का काय म्हणतात कशी काय. ते त्यांच ठराव पाहिजे मग पूर्ण प्लॅन फिक्स सांगतो तुला
बर बर.
सगळी तयार झा सगळी तयार झाली गेली फिक्स प्लॅन साठी मग कस त्रास नाय रे
होय.
हम्म
बर ते राहूंदे. घरला फोन केलास मला? हम मी शांत्याला मगा फोन लावला ना
हा
त्याला विचारलायला मी जोडी देणार असे म्हणून ते जाय म्हण नाही. टू येणार आहेस.
कधी जायच.
नंतर
नंतर अ किती वाजत
आई कामावरून जायना
बर.
एक सात पर्यंत सातपर्यंत जायचं की म्हणला मला अ टीशर्ट आल्यात
हा
हाय चांगले. हा.
चालतेय जाऊया की. जाऊन बघून या की
झुडिओला नाही. झुडिओला मी म्हणायचो जायचो तो म्हणला निगडचे चार बाजार काय डिमार्ट आता कणीं तिने तिथं चाल्यात आणि न्यू शर्ट चांगले आहेत
चालतंय की
आवरून बसतोयस नव्ह मग. हा
हा त्या डीमार्टला जाऊया आणि मग तसच तिथं बाहेर खायला जाऊया काय ते खाऊन पण येऊया.
हा चालतेय की
खावा भरपूर काय काय मिळाला काय विषय नाय तसा. हम्म
बर तू येणार आहे खेळायला
खेळाला नाही रे आता आत्याकडे आलो या आत्याची काहीतरी बाबांची काहीतरी काम पण आहेत आत्याची पण आहेत. बाबा काशीला जाणार आहेत त्ता आज आज सकाळी ऐकलं मग आता काय कराय सांगा आज आलेत काशीवर न बाबा काशीला गेलेले दर्शनाला
कवा तरी ये खेळायला
येऊया की कधीतरी
हम्म कायम मिळाल म्हणतीस
मी यायचं उद्या एवढ काय त्यात.
बघाय कधी येतीस नुसता मोठं मोठं बोलतीस तू
आमा तुझ्याकडून शिकलोय बग. तुझ्याकडनं शिकलोय रे काहीतरी शिकायला पाहिजे तुझ्याकडं तर.
अ बरं बर आमच्याकडणं असला काय शिकून नको बाबा
मग काय शिकू काय आहे तुझ्याकडे दुसर शिकाय. चांगलं
अरे संत्या कड न शिक संत्या भारी शिकवतोय बघ
हा हा तू तुझ्यावर
हा आ.
हा. होय. आ.
मग आम्ही कसं काय काय करायचं.
काय म्हणला.
आणि कसं काय काय बघायचं ते.
हम्म ते बघ ट्रिपच.
आ न.
बघ आपल्याला जायलास की नाही दोन दिवस लागणार. जायचं दोन दिवस यायच. दोन दिवस ते वेगळं. आणि त्याच्यावर न. पाच दिवस राहायचं म्हणजे बग मग किती दिवस लागण म्हणजे दोन दोन चार म्हजे जवळपास दहा दिवस जाण.
हा.
म तू ठरवायचे मग त्यामुळे बघ दहा दिवस मिळतात का तुला काय? हा. मीहता ना बोलाता देव हॅलो. कुठे गेला तरी हॅलो. आपल्याला बघ दहा दिवसात ते चार दिवस येण्या जाणच होते आणि का तुला खर्चाला थोडे पैसे लागतील किती लागतील तुझर तिथं काहीतरी खरेदी केला अस तर लागणार नाहीतर काय लागत नाही छोट पैसे एवढे. समज का तुला तुला बघ जास्तीत जास्त म्हणलास तर अम एक पंधरा हजार रुपये तरी वाचवतात बघ.
हा हा.
किटाच वगैरे सगळे मिळून.
हा हा.
ह मग बघ होते का तुझेट मध्ये बसते का तुझ्या
बार वक्त
चालतेठी क बघ. मस् चचा लाग ना.
नाही अजून आता औरण ख्यायता ना.
हा. हे तर खेळाला सोय मशीन त्या
बघ नंतर फोन करतो मी तुला बाार ह.
बंद.
का?
हा बर बर बर चालत चालत. हा.